हॅलो.
बाई लईयात्रा फिरून आल्या मग अ.
मग मजा करून आल्या.
जतरा फिरून आली. सगळं काही फिरलं.
मग कुठं कुठं गेल्या होत्या.
आणि का.
ह.
आम्ही पंढरपूर जेजुरी.
हम्.
जेजुरीचे द दोन गड ओ.
हा एक जुना एक नवा.
अ काही अ भिमाशंकर.
हा.
अं... आडंदी.
हा हा.
आई तुळजाभवानी गेलो.
वा वा बापा.
हा.
चांगलं मग तीन हजारमध्ये ना? तीन हजार घेतले होते. किती घेतले होते?
तीन हजारच घेतले.
मग चांगलंय.
काही अजून य ये याचाही विभावून आलो नव आम्ही.
काय?
य. धनगराचा ते काय बाडूमामा.
बाळू मामाच हा हा मग.
गाव त्याची सासरवाडी. हा त्याच सासरवाडी बी पाहून आलं त्याचं. ते आई बी पाहून आलो.
म.
पाहून आलो बाई तिकड ते. सिंगापूर नाही शिरडे काय घेऊन नाही गेले.
आ आणि कोल्हापूर ला.
कोल्हापूरला बी गेलो होतो ना, लक्ष्मी माताचं मंदिर ना तिथं.
हा हा हा ना हा. मग बरेच दूर चाले गेले ना, तुम्ही बाळू मामाच किती दूर ये ते.
बाळू मामाचं ते काही बाडू मामानं वरून आई मागवलं होत ना. खांबा तो खांबा बी पाहून आलो.
मग.
बाडूमामाच्या मंदिरला बी.
मग
तो खांबाला खरंच खांबाच खरच आई हे खरं. थो हो तिथं गर्दी बर्दी नाही होती एवढी.
हां.
गर्दी बिरदी काही नाही होत एवढी. पण मो चकडं चोकडं सगळ्या ठिकाणी दर्शन झालं बुवा.
हा का, खांब्याचं काय होतं ते?
खांब्याच्या असं वैशिष्ट्य आहे तिथं.
हम्.
ते तिथं तीन येडा घालावा लागतं म्हणे खांबायला धरुन. काही राहता ना भोत फलित. किंवा आपली घराची समस्या. काय राहिले तर ते चाललं जातं म्हणे तिथं.
हा का?
हम्म. आणि तिथं त्या खंब्याचा काय फोटो नाय काढू देत होते नाव माय.
हा का.
तरी मी लांबून काढले होते फोटो.
हम्म.
तर म्हणे फोटो नाही काढायच उडून जातं म्हणे. खरंच उडून गेले माझ्या मोबाईल मधून.
हा कां.
हम्म.
अरे बापरे. ते आपल्या इकडंच नाही का ते हे अ मागे ते देव मोगरा का दशामाताचं, इकडं होतं तिथं बी तसंच होतं फोटो काढले फोडून जायचे.
डायरेक्ट उडून गेले म्हणता दोन फोटो काढले होते मीनी सगळे फोटो राहिले आणि तेच कसं काय उडावं बरं सांगा.
आसेल ना म कायतरी.
त्याने देवा कडून मागितलं होत म्हने कि माझ्याकडं चार परकार चे चार लोकं येतील म्हणे.
हम्म.
आता मला असं काय येते बुआ.
की त्यांच्यात दुःख सुख सगळं हारप वायला पायजे ते इट आल्यावर.
अं हं.
तर तो देवघरचा खंबा हाय म्हणे तिथं.
हां.
पंचधातूचा. एक माणूस तर चांगला असा डाणगा डोणगा मानुस होता चांगला.
हम्म हम्म.
तो तर त्याला वचडून वचडून त्या खांबाला लटकावायचे बाई. नाहीच म्हणायचा तो, वचडून वचडून खांबाला लटक आता असा याच्यासारखा, कराय लागून गेला होता. ते चुरड भूता कसं करता तसं करायला लागून गेला होत
हां.
तिथं जेवणाची सोय वगैरे सगळं हाय तिथं.
हा का प्रत्येकाला जाऊ देता का खांब्याजवळ जाऊ देता का पन?
परत्येकाला जाऊ देतानं
अं.
हा, जास्त गर्दी राहिली त म दोन दोन तीन तीन जन मिळून येडा घालायचा ब तिथं.
आं
असं होतं, परत्येकाला जाऊ द्यायचे पण.
कुठे तिथेच हायका, बाळू मामाच्या तिथेच हायका तो?
बाळू मामा पासून सात आठ किलोमीटर येऊन जातं.
आं.
बाडूमामाच मंदिर हायना त्याच्या पाासून साठ आठ किलोमीटर येऊन जातं ते.
अं.
बऱ्याच पैकी येऊन जात ते.
बरं झालं पाहुणं आल्यामुळं.
हा ना, पण जाऊ द्या म्हणता एवढ्या लांब आपल्या सारख्याकडून कुठं जाई. जाय जमता जायला
हा ना. सगळ्या तुमच्या तिथल्याच बाया होत्या का कॉलनीतल्या?
कॉलनितल्या नाही मोरानाच्या बाया होत्या. मोराण्याचा चार बाया आणि मी एक पाच. दोन हा आणि दोन लहान पोरं होत्या ते बाईचे.
हा.
आणि दोन माणसं, ड्रायव्हर.
हम्म हम्म.
म्हणजे ते एक बाईचे भाऊ होता आणि एक बाईचे मेवना हो
अच्छा हम्म हं. तुम्ही कसं काय गेल्या मग म्हणजे काय ओळख होती का रुपा बी
ते बाई आमचे शेजारीच राहायचे ना पहिले इथं बालाजीनगरमधी.
हा हा हा.
हा, मग तिने सांगितले माग बी सांगायची ती दुवारकाला चाला म्हण आता बाई दु आता काही जमणार नाय माझ्यावाला.
हा हा.
म्हणता तो खाली महिन्यात अखेरमध्ये सांगते कसं काय जमता म्हणता.
हम्म.
महिना अखरमध्ये जमत नाही ना तर, मग रुपानी मग पैसे दिले होते मला.
हा.
आता मी नाही सांगत होते मी अ रुपा म्हणे मी पैसे देते. बहीण जाऊन या ना मग, मग आता चालते का तुम्ही?
अ
तू तुझ्या लांब गेल्या तर म्हणत वानत्या वणत्या वाट्या निघून जातील तुझ्या भी.
मा
माई म्हणे जाय तोच.
हा. चांगलं झालं जाऊद्या जाऊन आला आता, भारी होऊन गेलं उलट. काही नाही बई काय चालणार आहे? पाऊस होता. तिकडे नव्हता का पाऊस तुमच्याकडे?
नाही इकडं का कुठं पाऊस इकडं तर आम्ही आलो त्या दिवशी त्या दिवसा पासून तर पाऊसच बंद होऊन गेला सोमवारचा पडला त्या दिवसापासून.
हं,. मग त्या दिवसापासून बंदच झालाय, पण अगोदर खूप पाऊस झाला.
हा मी तिकडेच होते ना. आम्ही तिकडून आलं आणि ते तिकडं पूर्ण पावसामध्येच फिरलो आम्ही तर.
हा ना?
हा.
मग.
आणि इकडं दिवशी तरी इकडं मालेगाव पासून पाणी कमी कमी दिसाय लागलं. तिकडं बऱ्यापैकी पाणी होतं आणि आम्ही निघून आलो. नी तिकड तर असा पाणी अन्न द्यांना आल्यानं.
हां इकडेबी तसा जोता हो.
एकच करून टाकलं तिकडचं. आम्ही पंढरपूरला बी गेलो ना तिथं, ते कोठे होत्या?
आं हा.
जेजुरी
बरं झालं पंढरपूरला. हा शांततेत दर्शन होऊन गेलं पंढरपूरला.
हा पंढरपूरला बी ते अ ज्ञानोबाबाचं ते काबा हाय म्हण. तना भागवत काय भारुड काय, तिथं बी गेलो होतो आम्ही.
हां का, आळंदीला हाय ना ते त्यां जी ज्ञानेश्वरी लिहिलेली लावलेली सगळी.
हा हा ती ती बरबर. आणि ते अ अजून ते ज्ञान बाबानी ते काय रेड्याला म्हणे बोलायला लावलं होतं, ते बी पाहून आलो वहिनी स्थान.
हा ते, ती भिंत चालली तिथं गेले होते का ते भिंत?
आं हा मग तिथंच तिथंच गेलो होता ना.
हम्म, तुम्ही त्या या ते ती ते अशे रूम आहेत तिथं थांबल्या असतील ना, असं गोलला अस याच्यामध्ये रूम आहेत तिथे थांबले होते. तिथून ती भिंत जवळच आहे अशी.
हां का, नाही मग ते विणतात. चालले होते ना तिकडं नाही गे घेऊन गेले वाटतं ते मग आम्हाला. ते रे रेडा बोलला होता ना त्यांनी जित्ती समाधी घेतलेली हाय ना रेड्यानी तिथं.
हो ना हो ना म तिथून जवळच होतं ना ते भिंत बी जवळ होती ना तिथून.
आं हा मग तिकडं नाही, गेलो मग.
बयाला. हा ते तिघंजण बसलेले, ज्ञा, मुक्ताईन, ज्ञान नामदेव, ते सगळे ज्ञानेश्वर.
हं.
दिंत्य, जवळच आहे तिथून. पण ते माहितीय ते कोणाला तरी विचारलं का मग बरोबर सांग तर ते आपल्याला रस्ते माहिती राहतं.
अंगठा नाही सांगत व्हय आणि हे ड्रायव्हर लोकं बी सांगत नाही बर का.
हा नाही सांगत नाही, या बाया वेळ हा वेळ लावतील बाया बाया येणार नाही लवकर मग.
हे ड्रायव्हर लोकंबी सांगत नाही, कुठून काय हे का इकडं काय हे का तिकडं काय हे. जयस टांगे राहतात तिकडेच गाडी घालता ते.
डाल टाकते.
अ असं नाही तर बरं ये इकडं आहे ये का ते ये काय ये पाण्यासारखं आहे का ते अमुक य काही चांगले ते नाही सांगत ते.
हम् हुशार राहतात ना ते.
हा लईव म्हणजे आहे राहता आणि् तर जेजुरीत च जुनागडला नाही गेलो मंग जो नवागड आहे ना तोच दाखवला त्यांनी.
हा हा.
मंग तिथून डायरेक्ट आळंदीला
हा बीमाशंकरला बी दोन बीमाशंकर आहेत बरं का एक तिकडं मध्ये जंगलामध्ये यक हे गुप्त भीमाशंकर म्हणतात त्याला.
आम्ही तो असा असा जंगलमधून रस्ता नाही का
हम्म हम्म.
गोले गोल रस्ता आहे यांना आणि खाली
एकदम खाली जावं लागतं.
हो ना दगडांच्या सगळ्या पायऱ्या दगडांच्या आहे गेट बीटचा बांधकाम चालू होता. आम्ही गेलो तेव्हा
आन हा मंग अजून बांधकाम चालूच आहे तिथं.
हा मग ते ते जर सोडलं ना ते गेट जवळून गेट जवळून म आपण थोडसा खाली उतरलो का ते त्यांची दुकानं बिकाणं लागले का म ति थून एक एक रस्ता आहे तर या याच्याकडे जातो मंदिराकडे आणि एक क रस्ता जंगलाकडे जातो म तिकडं गो धबधब्याच्या खाली बिलकुल बीम हाय गुप्त भीमाशंकर म्हणतात. त्याले
हो का.
हा ते भारी आहे अजून पाहण्यासारखं धबधब्याचा पाणी डायरेक्ट त्या हीच्यावरती पडतं. आणि ते ख ओरिजनल आहे. जंगलातला
हम्म.
हम्म.
तिथं खू खूप टाइम लागून गेला हो तगी ना मला अ डायरेक्ट म्हणजे आम्ही अकरा वाजाचे नंबरं